हॅलो. तुम्ही फ्री आहात अस, मग तुम्ही सांगितलंत आता. तर, हो मला तुमचा आवाज क्लिअर येतोय. तुम्हाला माझा आवाज येतोय?
नाही नाही तु असं वाटतय की, तुम्ही अं कुठ तरी असं पण नाही येत, नाहीये. तुमचा आवाज क्लिअरली.
अं तर काय सांगयचं आहे, अं लहानपणापासून कि आपण अगदी म्हणजे बाप्पांपासून, शाळेचे दिवस. आणि मग नंतर अं आपले म्हणजे कॉलेजचे दिवस, अस ओळीनं ते दिवस असतात, तो प्रेझेंट, पास्ट असतो आपला. आणि आता जे आहे आपण कॉलेजला ते प्रेझेंट असते, तर ते दिवस अविस्मरणीय असतात, किंवा त्या दिवसाची आपल्याला आठवण आली तर खूप छान वाटतेय, आणि आजच ना, सकाळ सकाळी आज माझ्या फ्रेंडचा कॉल येलेला होता, कॉलेज मधून. आणि आम्ही इतकं बिझी झालेलो होतो, की इतकं बिझी झालेलं होतं, एक तासभर आम्ही बोलत होतो, त्यांच्या म्हणजे तासभर आम्ही आमच्या आठवणी करत होतो, सकाळी हम्म, शाळेला जाणार दहा ते पाच. तेथील डबा म्हणजे भात, आमची दुपारची सुट्टी, आमचे लेक्चर्स आमच्या न आवडणारे लेक्चर, म्हणजे मला गणित विषय आवडत नाही, तर आमचे सर आले की गणिताचे मला बोरिंग वाटणार, मला झोप येणार, तसं अनेक असं विविध अ असं खूप मज्जा येत होती, आता शाळेचे दिवस बाल पण पासून मी तुम्हाला सांगते, तर तुम्हाला ऐकू येतोय माझा आवाज?
हो हो, आवाज येतोय तुमचा क्लिअरली, बोला तुम्ही.
ओके. अं तर मला काय म्हणायचं आहे, की आपण आपलं बालपण कसं जात? की बंधनामध्ये जातं. आपल्याला आईवडिलांचं बंधन असतं, त्यामुळे आपण थोडं स्ट्रिकली म्हणजे आपलं बिहेविअर असतय. की हे करू नको म्हटल्यानंतर आपल्याला करता येत नाही. अ किंवा तिकडे जाऊ नको म्हटलं आपल्याला जाता येत नाही. तर शाळेचे दिवस देखील बंधनात असतात, आपण लहानपणी फक्त आई वडिलांच्या बंधनात असतो. तर शाळेच्या दिवसामध्ये आपले दुसरे गुरु निर्माण होतात. कि आपले शिक्षक. पहिले गुरु हे आपले आई वडील असतात, दुसरे गुरु हे आपले शिक्षक असतात. त्यात शिक्षकांचं बंधन देखील निर्माण होतो, बरोबर ना?
हो बरोबर बरोबर.
हां, तर त्यांचं बंद देखील बंधन देखील निर्माण होतात, मग त्या बंधनात आपण बांधले गेलो असतो. आपलं दहा ते टायमिंग असत, दहा ते पाच टायमिंग असतं, आपण दहाला शाळेत जातो. अकरा वाजता प्रार्थना करतो, देवाची प्रार्थना करतो, आपल्याला सद्बबूद्धी दे अशी प्रार्थना करतो. त्यानंतर आपले जे लेक्चर्स असतात ते चालू होतात. मग त्या चालू लेक्चर्समध्ये आपली दंगा मस्ती, आपलं शिक्षण, त्याचबरोबर एन्जॉयमेंट आपले बँक बँच पार्टनर, हे सगळं आपल्याला आठवतं, अगदी बरोबर ना?
हो बरोबर.
हा, मग त्यानंतर आपल्याला बरोबर चार वाजायला आले, की आपण हातपाय वगैरे धुतो. आपली चारची पिटीची म्हणजे अ खेळायची बेल होते, मग आपण खेळतो. त्यानंतर आपलं विविध काय काय काय काही खेळ असतात, किंवा काही काही आपण असे पण खेळ असतात की, खो खो, कबड्डी आपण खेळतो. विविध आणि तर धागी देखील असताना लंगडी वगैरे परत ना जिलेबी वगैरे जिबली सॉरी जिलेबी देखील खेळत होतो ते गोल गोल. आणि जिबली देखील आम्ही खेळत होत. अशी विविध ते खेळ होते. आम्ही जस खेळत होतो. तर तुम्ही शाळेमध्ये कोण ते खेळ अनुभवले आहेत किंवा कशी एन्जॉयमेंट केली आहे?
आम्ही? तुम्ही जसं सांगितला की, तुम्ही जिबली वगैरे खेळत होता, तशाप्रमाणे लाईफ त्या नावाचा म्हणजे, अ ते चार चौकोण आकायचे आणि इकडे एक तिकडे एक अ सं चारही चार साईड ला चार मुली किंवा जी मुलं असतील ते थांबायचे. त्याच्यानंतर मधून जे जातात ते लाईफ अन काही पण गेम खेळत होतो. त्याच्यानंतर लपंडाव, म्हणजे आज हाईड आणि सिक असं बोललं जातं त्याला. लपाछपी आम्ही मोठ्या प्रमाणात खेळत होतो. त्यानंतर तर मग म्हणायला गेलं तर अंगा
आणि ती एक शाळेत जास्त प्रमाणात खेळ खेळला जाणारा खेळ माहिती आहे तुम्हाला? लगोरी.
हा लगोरी. लगोरी तर पूर्ण ही म्हणजे पुर्णता फेमस होती. म्हणजे तो आउटडोर गेम साठी सर्वात जास्त त लोकप्रिय असलेला खेळ म्हणजे लगोरी. आणि त्यानंतर जुनी म्हणजे गावकी. म्हणजे खेड्याकडचे जे खेळ, खेळ होते ते वेगळे. आणि शहराकडचे जे खेळ होते ते वेगळे. आता खेड्याकडचे ते अंगाभोंगा नावाचा, हा खेड्याकड तर तुम्ही अंगाभोंगा नावाचा खेळ हा ऐकलाच अशीला. म्हणजे अ एक गोल अस आखला जात होता. आणि त्यामध्ये सगळेजण थांबत होते. आणि त्याच्यावर डाव असतो तर तो बाहेर थांबणार आणि तो म्हणणार अंगा भोंगा किसका टांगा. मग ते नाव घेतल्यानंतर त्याला ते ओढायचं वगैरे म्हणजे अशा स्वरूपात वेगवेगळे अ खेळ आयोजित केले जात होते, म्हणजे त्याप्रमाणे अं शाळेला जाऊन जी मुले दमलेली असतात, कंटाळवणी झालेली असतात, त्यांना थोडासा विसावा मिळू दे विश्रांत ती मिळू दे, म्हणून हे खेळ अ त्यांनी निर्माण केले असावे, हे म्हणायला काही हरकत नाही. बरोबर ना?
हो, हो, हो. अगदी बरोबर. जसं तुम्ही बोललात की शहरातले खेळ आणि गावाकडचे खेड्यातले खेळ, हे वेगवेगळे असतात. आता आपण बघतो हे खेड्यातले खेळ हे अ आपल्या काळात म्हणजे, आपण ज्यावेळी खेळत होतो त्यावेळी लपंडाव, जसं तुम्ही बोललात लगोरी खो-खो, कबड्डी किंवा अंगाभोंगा. म्हणजे असे विविध डाव होते की, शिवापाटी, शंकर शंकरसाखळी असे वेगवेगळे डाव होते. लायसन्स वगैरे आपण खेळत होतो. तर आता शहरात देखील थोड्या प्रमाणात म्हणजे त्यावेळी थोड्या प्रमाणात खेळले जात होते. आता सध्या जग इंटरनेटचं आहे. त्यामुळे बैठे खेळ देखील लयाला लयाला आले आहेत. बैठे खेळांचा देखील नाश होत चाललेला आहे. काही प्रमाणात, कुठेतरी खेड्यामध्ये किंवा शहरामध्ये कॅरम किंवा अ बुद्धिबळ किंवा लुडो असे खेळ खेळले जातात. तर आता, म्हणजे सांगायचं झालं तर ते सगळे खेळ, जे आपण खेळलेलो आहे किंवा आपल्या आठवणी आहेत त्या पूर्ण संपुष्टात होत चाललेल्या आहेत. हळूहळू, ती एक म्हणजे आपली खेळ म्हणजे एक संस्कृतीच होती थोडक्यात. हो, अगदी बरोबर. आता हे हे झालं आपल्या शाळेचं. तर मेन आपण जे कॉलेजचे डेज बद्दल बोलणार होतो तर त्याबद्दल बोलूया. तर माझं कॉलेज खूप म्हणजे छान होत की, आम्ही एन्जॉयमेंट खूप छान केली आहे. आमच्या कॉलेजमध्ये अ चार लेक क्चर होत होते डेली. पाचवा लेक्चर हे आमचं खेळायचं असत होतं. म्हणजे आमची हेल्थ देखील, बॉडी देखील निरोगी असणं असं आमच्या कॉलेजच म्हणजे सरांचं किंवा मॅडमांच ध्येय होतं. तर आमचे चार लेक्चर हे स्टडी बाबत होत होते. आणि पा चव लेक्चर हे बॉडी साठी असं होत होतं. तर आम्ही डेली म्हणजे, रोटेशनमध्ये सातला जायचं किंवा साडे अकराला यायचं. असं रोटेशन असत होतं आमचं. आम्ही खूप मज्जा मस्ती करत होतो. आणि आम्ही सातला जाणार, आमचे लेक्चर्स अटेंड करणार. मग त्यानंतर पाचवे लेक्चर आम्ही अ हेल्थ, बॉडी. मग त्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की प्रत्येक कॉलेजमध्ये हे कॅन्टीन असतं. बरोबर ना? तुमच्या कॉलेजमध्ये कॅन्टीन होतं? हो, त्या कॅन्टीन मध्ये फ्रेंड सोबत आणि कॅन्टीन मध्ये हो तर कॅन्टीन मध्ये ना खाण्याची मज्जाच वेगळी असते. कॅन्टीन मधून खाऊन घेऊन एका झाडाखाली आपल्या कॉलेज च्या समोर सर्कल करून बसून मित्र-मैत्रिणी सोबत खाण्यात एक वेगळीच मज्जा होती. तर आमचं कॅन्टीन खूप मोठं होतं. आमच्या कॅन्टीनमध्ये विविध पदार्थ मिळत होते. जसे की हेल्दी देखील होते आणि अन हेल्दी देखील होते. पण ते आपल्या घेण्यावर आहे खाण्यावर आहे. कारण आपली चॉईस असते ना शेवटी तर आम्ही हेल्दी खात होतो. सरक सर्कल करून बसणार आमच्या आई आम्हाला डबा देखील देत होती तर आम्ही सर्व मित्र मै तेनी म्हणून डब्यातील खाऊ खात होतो. खूप एन्जॉय करत होतो. आणि प्रत्येक कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये साजरा केलेला. साजरा केणारे असा मोठ्याने साजरा होणारा म्हणजे स्नेह संंमेलन, गॅदरिंग बरोबर ना?
हो, हो स्नेह संंमेलन म्हणजे आले की सगळे मुले खुश वगैरे होत ती.
हो आणि गॅदरिंगच्या दिवशी आमच्यात गेम्स देखील असत होते ते ग्लास अ ह्याच्याने काय ते चेंडू ने पाडणे बॉल पाडणे त्यानंतर ते बबल फुगे असतात ना बलून, त्याला बंदुकीने मारणे. हा, हां तर आणि हे आमच्यातं असं हे पण होतं की, गाडी म्हजी पाणीपुरीच्या गाडा खाऊ गल्ली म्हणत होते त्याला. पाणीपुरी वडापाव असू दे, भेळ असू दे असे वेगवेगळे पदार्थ देखील त्यावेळी ठेवण्यात येत होते. कॉलेजमध्ये आम्ही खूप एन्जॉय केले आहे. खरेदी केली आहे. खूप त्यावेळी तर मजा मस्ती येत होती. या गॅदररिंगच्या वेळी ज्यावेळी नाचत हो ते त्यावेळी आम्ही उठून नाचत होतो. त्यानंतर जेव्हा डेज म्हजे वे वेगवेगळे डेथ सेलिब्रेट केले जातात ना जसे की पिंक डेज रोज डेज आमच्या कॉलेजमध्ये अशे डेज सती सेलिब्रेट केले जातात. तर आम्ही पिंक डे दिवशी सगळं सर्व मुली पिंक साडी व पिंक ड्रेस घालून जात होतो. ट्रॅडिशनल डे देखील होते. रोझ डे दिवशी आम्ही सरांना, मॅम ना रोझ देत, रोझ देत होतो. फ्रेंडस ना रोझ देत होतो. त्याचप्रमाणे व ट्रॅडिशनल डेला, ट्रॅडीशनल लुक जसं की आपला महाराष्ट्रीयन लुक, कोल्हापूरी लुक तुम्हांला माहितच आहे.
हो, कोल्हापूरी तर लूक फेमसच आहे. नऊवारी यू बरोबर.
हो, हो अगदी बरोबर. तर तसा आम्ही लुक करत होतो. खूप एन्जॉय करत होतो. आणि त्याचवेेळी म्हणजे फेस्टिवल्स आता फेस्टिवलचा विचार केल्यावर असं बोलतात की कॉलेज किंवा स्कूल्स मध्ये थोडं फारच फेस्टिवल साजरे होतात. बोरबाळा तुमच्या कॉलेजमध्ये फेस्टिवल साजरे होत होते.
हो, हो खूप मोठ्या प्रमाणात साजरे होत होते. म्हणजे कोणताही फेस्टिवल असाल तर तो कॉलेजमध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्याच व्यवस्थापन केलं जात होतं. आणि शिक्षक आणि म्हणजे विद्यार्थी तेवढेच ते दोन्ही मिळून त्याला प्र प्रतिसाद देत होते. आणि सगळे कोप्याने येऊन आनंदाने आणि उत्साहाने ते फेस्टिवल सगळे साजरे केले जात होते. को म्हणजे प्रत्येक फेस्टिवलच्या मागे काहीतरी चांगले ऊ ठेऊन
हो, हो आमच्या देखील कॉलेजमध्ये खूप छान आणि मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट केले जात होते. जसं की गणपती बाप्पा असुदे. दिवाळी वेळेस आम्ही कॉलेजमध्ये जाऊन अ लक्ष्मी पूजन करत होतो. त्यानंतर म्हणजे असे वेगवेगळे फेस्टिवल कोणते ही असू दे. तिळगुळ असू दे म्हणजे मकर संक्रांत असू दे पतंग उडवणे असू दे त्यामध्ये वट पौर्णिमेला आम्ही आमच्या मम्मी सोबत त्या दिवशी आम्हाला सुट्टी असत हो. मम्मी सोबत आम्ही तस म्हणजे जाणार तिथं बघणार तोस कसा सेलिब्रेट करत असे प्रत्येक सण गुढीपाडवा वगैरे
तिने आपण साजरे करत होतो तुम्ही म्हणजे
हो तर आम्ही अशी खूप छान पद्धती तिने म्हणजे शाळेची कॉलेजची पहिल्या बालपण मग शाळेची आणि कॉलेज एन्जॉय केलेले आहे आणि खूप छान पद्धतीने आम्ही फेस्टिवल्स देखील बघितले आहेत. तर म्हणजे तुमच्याशी तुमच्या कॉलेजबद्दल बोलून किंवा माझ्या कॉलेजबद्दल बोलून खूप जुन्या आठवणी आज म्हणजे आठवल्या खूप छान वाटलं.
छान वाटलं मलाही तुम्ही दहा मिनिट म्हणजे माझ्याशी शेअर केला माझ हे ऐकून घेतला त्याबद्दल तुमचे खूप
ह ओके चालेल थँक यू सो मच बाय ठेवते मी